हो.
हम्म हम्म, जेवलीस का नाही?
हम्म. हो जेवले.?
हम्म हम्.
तुम्ही?
जेवत आहे.
अच्छा अच्छा, वेळ झाला.
हो.? होत आल सोड जेऊन, शेवटच्या घास खातेय.
हम्म हम्म.
बाकी, अग मी तुला कोणती तरी रेसिपी सांगतो बोलले होते ना,
हो, कोणती बरं, लक्षात येईन आता.
अगं ते माझ्या पण लक्षातच येत नाही हे ना झालय, कोणती सांगणार होते ते. जरा बघ ना, तुला आठवते का?
होय, आठवून बघायला पाहिजे आता. मला, मला काय आठवत नाही लवकर.
हम्म.? हा, अगं मी तुला हेल्दी सॅलेडची, म्हणजे स्प्राउटच्या सॅलेडची, रेसिपी सांगणार होते.?
हो, स्प्राऊट सॅलेड.
हां.?
हम्म.
हम्म, मग सांगू का म्हणजे ते कसं आहे, सगळं आता हेल्दी, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायला पाहिजे ना आपल्याला.
होय, द्यायला तर पाहिजेच, माझंच बघा आता.? जिमात दुर्लक्ष असतं सगळं, तब्येतीकडे. नाही ओ, चॉकलेट चऽ एकच दा तो किल्लाय, तो चॉकलेट मुळं नाही किल्ला. आय डोंट नो कशामुळे केलाय, खरं तो एकच दाट केलाय.
हम्म हम्, आता म्हणजे मी तुला म्हणजे सांगते, स्प्रउटसऽ ते जे खाऊन बघ त्याच्यामुळे नाही, म्हणजे आपल्या शरीरावर खूप इम्पॅक्टऽ पडतो, पॉझिटिव्ह, चांगला, हायजेनिक. म्हणजे काय करायचं, मोड आलेले मूगऽ किंवा मटकी वापरून पौष्टिक, किंवा प्रोटीन युक्त, चवीष्ट आस स्प्राउट सॅलेड ची, मी तुला रेसिपी सांगतो. ते कसं आहे की, सकाळच्या हेल्दी नाश्त्यासाठी आपल्याला, अ मोड आलेलंऽ अ कोणते पण असू दे, मटकी किंवा मूग, एक एक वटाणा वगैरे घेतात ना?
हम्म?
म ते कसे होते रोजच्या धावपळीत सकाळचा नाश्ता, पौष्टिक हसणं खूप गरजेचं असतंय?
हं..
मग मोड आलेलं मूग सलाड, असा पण एक. प्रकार येतो परत जेणेकरून ते मोग आहे ना पचनास हलका असतय, आणि मोग प्रथनत असतात आणि त्यामुळे वजन जे आहे निंत्रणा उपायुक्त असते? उपयुक्त होते ना वजण. रंग करण्यासाठी मग म कमी तेल, जास्त पोषण, आणि ताजेपणा मिळतोय? हा नाश्ता आपण रोज खाऊ शकतोय? आणि म्हणजे ह्या नाश्त्याची म्हणजे तुला रेसिपी सांगतो. त्याच्यासाठी साहित्य काय लागतय बघ, कि मोड मूग घ्यायचं एक कप
हम्म,
आणि, कांदा एकदम बारीक चिरलेला कांदा घ्यायचा? एक कांदा चिरायचा एकदम बारीक, टोमॅटो पण चिरायचा एक एकदम बारीक काकडी घ्यायची पुन्हा, पण एक घ्यायची, एकदम बारीक चिरायची. ती पण
हम?
आणि हिरवी मिरची घ्यायची म्हणजे? एकेकांना आवडत्या आणि आवडत नाही एकेकांना
हं?
मग, कोणाला आवडते ना थोडंस तिखट मग आवडीनुसार मिरची चिरून घ्या बारीक कोथिंबीर घ्यायची चिरलेली दोन चमचे आणि.. लिंबाचा रस घ्यायचा एक चमचा भर हा आणि, मीठ चवीनुसार घ्यायचं? पुन्हा बरं काय, हा मिरपुड मिरपूड नाही एकदम छान त्याला वास येतोय आणि मिरे पण चांगले ना पचनासाठी. आणि थोडस लाल तिखट घ्यायचं?
हम,
चमचा घ्यायच लाल तिखट आणि जिरेपूड घ्यायचं ते पण अर्धा चमचा घ्यायचा जिरेपूड पण ते भाजलेले जिरे, म्हणजे भाजून करायचं.?
हम्म.
हम्म. आणि अ, म त्याच कस बनवायचं म्हणजे तुला त्याची कृती सांगते. मी आता म्हणजे साहित्य सांगितले ना? क्रू कृतीसाठीठी बघ मोड, आलेले जे मोग आहेत? ते स्वच्छ धुवन घ्यायचं? हम्म, मग त्याला पाच ते सात मिनिटनी एका भांड्यात वाफवून घ्यायचं.
हम्.
मग त्यामध्ये एक मोठ्या बाऊलमध्येध्ये ते मोड आलेले मूग घ्यायचं. आणि त्यात कां दा घालायचा. चिरलेला आपला. टोमॅटो, काकडी मिरची हे सगळं घालायच. म त्यानंतर सगळं ते मिक्स करून झाल्यानंतर, त्यात अ मीठ घालायचं चवीनुसार. मिरपूड जिरेपूड. आणि लिंबाचा घालायचा थोडा. आणि ते नीट मिक्स करायचं. मिसळायचं व्यवस्थित.
हम्म.
आणि त्याच्यावर मग वरून कोथिंबीर घालायचं. आणि मस्तपैकी म्हणजे एकेकांना सजवायला आवडतं तस सजवायचं. मग ताजा आणि पौष्टिक सॅलेड
तयार आहे.
म याच्या महत्त्वाची टिप्स म्हणजे असं काय? की म्हणजे पचनासाठी जर त्रास होत असेल. म्हणजे हे जर म्हणजे एक एक जण फक्त निव्वळ मोड आलेल खातात ना. मग ते एक एकांना पचत नाय. कच्च अ त्याच्यामुळ. त्यामुळे ते काय करायचं. थोडं वाफवलेलं मुग वापरायचं. म्हणजे आता मी तुला सांगितलं ना पाच ते सात मिनिट वाफरवून घ्यायचं तसं.
हम्म हम्म.
आणि प्रथिन वाढवण्यासाठी उकडलेले शेंगदाणे खायचे.
हम्म.
शेंगदाणे उकडून खायचे. किंवा चणे चणे पण वापरू शकतोय आपण.
होय चालते की.
एक एकाना डाळिंब आवडतं ना. सलाड म म्हणजे सलेड मध्ये. मग ते आवडीनुसार आपण डाळिंबचे दाणे पण वापरू शकतोय.
ह.
आणि परत काय एक एक मग तुला असं एकेकांना म्हणजे, आता तू काय इतके म्हणजे जाड असेल असं वाटत नाय. पण एकेएक जे जाड आहेत. ज्यांना वजन कमी करायचंय. त्यांनी सकाळी किंवा संध्याकाळ म्हण हा सकाळीच. किंवा वर्कआउट. म्हणजे एक एक जण वर्कआउट करतात ना. व्यायाम वगैरा. ते केल्यानंतर हे स्प्राउट्स खाणे हा उ उत्तम पर्याये त्यांच्यासाठी. पण हा सालेडेना जास्त वेळ ठेवायचा नाही. ते जेव्हा आपण बनवते ना ताजा. तेव्हा लगेच खायचं. कारण की ते चविष्ट लागते ना फ्रेश असल्यामुळ.
हम्म.
हम्म, आणि काय? आणि काय येतं का तुला असं? हेल्दी दुसरं?
हल्दी अम हेल्दी असं नाय. पण मी एक ड्रिंक पिते सकाळी.
हा.
डिटॉक्स ड्रिंक. हम्म. डेटॉक्स ड्रिंक. म्हणजे सगळं काय असेल ते. म्हणजे आता तोंडाचा एक एक वेळा वास येतो.
हम्म.
अ काय पण असं आपण खातो त्यामुळं ते वास जाण्यासाठी किंवा अ पचन प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी सकाळी तो ड्रिंक असतो मी करते.
हम्म.
काय करायचं अ पाणी उकळायचं पूर्ण त्यातच जिरे घालायचे आल आलं थोडस घालायचं आणि ते पूर्ण पाणी उकळून घ्यायचं मग नंतरन ते थोडं थंड करून घ्यायचं. एक एक वाटीभर पाणी.
हम्म.
हा एक वाटीभर पाणी उकळून घ्यायचं पूर्ण आणि थंड करून घ्यायचं. त्यानंतर मग थंड झाल्यावर त्यात म्हणजे थोडं कोमट झाल्यावर त्यात चिया सीड्स आपण भिजवते ना चिया सीड्स घालायचे आणि त्याच्यात लेमन अ लिंबू थोडासा पिळायचा अर्ध लिंबू पिळायचा.
हम्म.
आणि थोडस मध घालायच टेस्ट साठी हा आणि अ आणि काय राह्यला हा हा एवढं करायच आणि प्यायच ते सकाळ सकाळ सकाळी.
मी पण घेते पण त्यात जिरेपूड आणि आलं नाही घालत मी. मी काय करते न एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिया सिड्स घालते.
हम्म.
आणि म्हणजे मी सध्या तरी मद नाहीये मग त्यामुळं मी मध ध घालत नाहीय नाहीतर फक्त.
कारण अ उष्णता कमी येते जिऱ्याने.
हम्म हम्म सिया सिड्स ने पण उष्णता कमी येतेय.
हो चिया सीड्स न तर येतेच पण जिऱ्या जिऱ्याने पण येते.
पण खरंच ते बेनिफिट म्हणजे तेचा चांगलाय हां. म्हणजे जस मी ट्राय केलंय म्हणजे एक वीक झालं मी ट्राय करते चांगलाय म मधी जरा दोन दिवस मी घेतले नाही ते पण
हो ते सकाळी तेचीे कटकट वेगळीच असते व्यवस्थित पाणी गरम
ते मी गरम नाही करत मी रात्रीच एक ग्लास पाणी घेतो त्यात एक चमचा चिया सिड्स घालते ते पूर्ण रात्रभर ठेवते ओव्हरनाईट आणि सकाळी पिते मी.
हम्म.
त्यात मध घालायचं घालायच, आणि लिंबू मी पिळत नाही कारण की लिंबू म्हणजे एक एक जण वजन कमीसाठी लिंबू पिळतात. त्यामुळे मी ओ लिंबू नाही पिळत कारण की ऑलरेडी माझं वजन कमी आहे.
हम्म.
चालतंय की.
बाकी काय आहे असं डाईट साठी तरी काय असं सध्या सुरू नाहीये. ते एकच सॅडीटॉप स्प्रिंंग करून घेते.
हम्म, चांगलंय म्हणजे तुला पण सवय आहे सगळ्या तरी. तुला हे कोण सांगितलं होतं?
अ हे माझ्या एका फ्रेंडने सांगितलं होतं.
हम्म हम्म.
हम्म ती पण पिते दररोज, तिने सजेस्ट केला होत मला.
बाकी‌ आणि काय?
निवांत. निवांत तर नाहीये, सध्या दात दुखते सो.
दात दुखतंय आणि मग हसतीस ह.
हम् चालेल. करते मी तुला नंतर, ठीक आहे बाय.
बाय.